ह घरात बोल हा बोलात आहे हा हा थोड थोड तुम्ही काय केलं नाही हे नाही हे तेाय ची मुलगी आहे बाजूची हा ते आध हा नाही हा हम्म
एवढं पैसे भेटतात मता फायदा काय बर म्हट पैसे भेटू राहिले फायदा काय पाहता पहि प्रत्येक वळेस भेटतीलन सारखं केलं आता त्यांचे दिवस असतील किती दिवस के आणि ते ग्रामपंचायती नाही आपलं असं फालत नाहीय. म्हणजे आपल्याला काही हा सर हा सरकारी आहे. आपल्या फालतू नाही अस किं आप आपल्याला काही धोका होईल क आप अकाउंट अस नाही अकाउंट नंबर मागतच नाही य ते..
हम्म आधार कार्ड बी नाही मागत..
नाही नाही ते पण नाही द्यायचच नाही मागितलं.
नाही नाही बा हाय कॉपी मी हा कॉफी देऊ ना सा इकड म्हटल की इथं किती वेळ लागते किती नाही.
सर व्यवस्थित करून घ्यायला लावायच. मग सांगितलीच्या नाही तुम्ही कसं केलं तुम्हाला माहिती आहे तर सांगायचं कस केलं नाही आमच्या इथ त्यांनाच यांनाच केलं पण कॉल करायला जीवरवर येत. काय बोलायचं दहा दहा मिनटं असं.. काम कशाचे काय येऊन निघून जाता तुम्ही पाहा बर आता तुम्ही म्हणे दहा मिनिटं झाले पाचच मिनिट झाल ते म आता आम्ही राधतय ना आम्ही किती वेळ बोललो रा राधाताईबी सकाळी तेच म्हणे अस. आपण साधा कॉल करून बोलल तर तासभरासा निघून जाते आपला माहत नाही पडत आणि याच्यातले हळूहळू तर लवकर जात नाही दहा मिनटे..
हा मग तेचेच पैसे दतीलन काय ताई..
आमच्या आई किचन मधून बोलत होत्या सकाळी बाबा हॉलमध्ये होते आणि मी बेडरूम मध्ये हे बसलेले होते खिडकीत खुर्चीवर मी गॅलरीत किचनच्या गॅलरी.
ह का की काय म्हणते.
मम्मीचा मोबाईल मोठा नाही साधा आहे, नाही तर मम्मीच्या याच्यावर बी पंधरा दिवसान न महिन्यान काय तेवढेच काम येतात.
तेवढं कामाय येता. पैशा पैशाले रस्ते आहे. हा ना हाव ना तुम्ही करून न पहिले बी जमा आहे म्हणा. फक्त दीड काढलं होते मी गावाला गेली होती क नाही. हा आता ते टॉप जीन्स आणली मीन लॅगेज आणली, टॉप आणले घरात घालायला कपडेच नव्हते. हा हा मग दीड काढले होते तीन, आले होते दीडा हाय आणि आता आज तुम्ही म्हण दहा झालेत आज ते दीड हा ऑ ऑनलाईन निघते ना विनंजन लावणेच काढले होते ताई. हा नाही नाही हा थम्म लावला की निघते.
आ चेबी माझ जे बी तसेच होत. ऑनलाईन पण काडते थम बी पण येत यांना हे केल्यामुळे सगळं उभ
काडले होते. टॉप बीप आणले मीन, काय म्हण ते लेगिज बिगीज आणले.
हम्म हम्म हम्म. ज लागतातच कपडे त्या तर लागतातच. धर आम्हाला आणायचे होते नाशिक वरून दोन गडबडीत घेतल् आम्ही यांना अख्खा दिवस जाऊ दिला आमचा आणि पार संध्याकाळी सहा सहा वाजता निघाले घरून. साडे सहा वाजता. अ तिथून येेत करताच अर्धा पाहणताच जातो नाशिक पर्यंत येल गाडीवर. हा ट्राफिक म्हणून पार गल्ल्यागोचतून गल्ल्यागोचतून नेलं. धर रे ए शिव धर. आम्ही नवरा बायको माग गेल होत ना. तर् आम्हाला गाडी लावाल पार्किंगला जागा नव्हती भेटत लवकर कुठं लावून कुठेही लावायची म्हटलं कोणाची गाडी, तर भीती गेली गेली तर यांची स्कुटी होती राधा ताईची. आणि यावेळेच गेलो त्यांना आड दिवस जाऊ दिला काय तर सकाळ पासून बाईन पॅन्ट घालून बसली जीन्स पॅन्ट टॉप, जायचं म्हणून. मी म्हटलं दुपारून भाऊजील म्हणे कि सकाळीच म्हणे भाऊजीन ला, की आपण नाही का दुपारीच उपवास सोडून घ्या म्हणे तुम्ही, तिकडून कधी येऊन कधी नाही. संध्याकाळी मग स्वयपाक करणं जीवावर येईल आमचं का श होऊन जात म्हणे मग. म्हणून मग म्हंटल दुपार जाई दुपा जेवण झाल्या नाही काही तर ती तीन चार वाजता तरी दयनपार सावास आले ते बते फोन लावला त्यां तिने
हा हा हा
आंग टाकलं मण म्हणे थोडं पळ येतील म्हणे त सण जाऊ म्हणे काही नाही पंधरा वीस मिनिटं तर लागतात जाऊ म्हणे त्यांचे सुटकेस घेऊन दिली त्यांनी त्यांच्या सारखे मला
कोदी हा हा हा हा ह हा हा हा ह नाही झालेस तर नाही का इ ते आमंंद
पाच मिनिटं झाले म्हणा तसे कारण आम्ही पाच पाच मिनटाचेच केलेले हा मग ते सुटकेस घ्यायची होती त्यांना ते बरोबर तिथं सुटकेस घेतली पिहू पिहूला आणि शिहूला ड्रेस घ्यायचा होता ते घेऊन टाकलं पटपट आणि मग नंतर इकडं फिरायचं आम्हाला हे पाहाचं आम्हाला ते पाहायचं हा पाहून चला न पुढं पाहून पुढं मला एवढं फेसबुक व सेल गिल दाखव कराले ते सेलमध्ये पण जाऊ आपण आता भाऊजी हे म्हंटलं त्यांंद रस्त ते रस्ते माहिती आहे कुठे आहे काय
हा हा हा
कशाच काय त्यांना काही नाही गडबड केली स ग अंधार झाला उशीर झाला मग साई घरी एकटा आहे चला चला चला हा मग आम्या मग काय घेणार गरबडी चालता चालता लता पॅन्ट घेतली मी चालता चालता टॉप घेतला
हा हा ह
हे दोन टॉप तिला टी शर्ट दोन तिला ऑइलवर आलेल्या होत्या
हा हा हा
तर त्या घेमने जाय म्हणे घेऊन मला येतातच म्हणे परत मी त्या घीन म्हणे
हा हा हा
ह घंजा म्हणे तुला घरात घालेल तुमचे भाऊ म्हणे ना आता गाऊन बंद कर म्हणे तो बटण उघडून टाकतो ते न हात घालतेत
हा हा हा
बुबू दे कर तथ म्हणे आता दूध पण बंद करत चालशील कमी मग असं कर पॅन टिनी घेऊन टाक म्हणे इथं आलत
हा हा
जाऊ तर घेऊन टाकू म्हटलं हा पण हना आमच्या टाइमच वेगळाच केला म्हटलं नाही तर मग एखादी म्हटले असते की दुफारीच जावं तुम्ही तुम जे जा शिवला राह दे शिव राहेते शिव झोपलेला असतो ती दोन तीन घंटे झोपते तो
बाहेर गेलं तर वेळ लागतेच
हा मग म्हटलं न जर म्हटलं असत ना आपल्याला की तुम्ही जाऊ नय मग संध्याकाळी आम्ही जाऊ लागल तर
हा बरोबर आहे
मागे एकदा गेलो होतो आम्ही तेव्हा आम्हाला पार्किंग माहत नव्हत आता यंदाच माहीत पडल होतं पार्किंग आम्ही दहा रुपये पार्किंगले ठेवली होती दोन तास हम् दोन पाच तास ठेवायची दहा रुपयत पास्ता व झाले तर मग जास्त अजून पैसे लागतात पण मग पाच तासाच्या आत का आम्ही दोन तासात तर फिरून आलो होतो अंधार झा हो आम्ही उशिराच गेलतो म्हणा ते आम्हाला पार्किंग शोधायला वेळ लागला होता्
ते झा ना
नाही मग आणलेच नाही म्हटलं जाऊ दे आता पाऊ आता परत जायचा योग आलाय त्या अकाउंट साठी पण आता पैसे लागतात ना आपल्या जगळे पैसे तेव्हा होत
येत आहे तिकीटले पैसे लागना नाही निदान जायचं म्हटलं तर हजार रुयई
हा मग ते तर ह हो त्याच्यात जर बस ना बस न गेलं तर लवकर नाही येता येत
हा
कारण ती बस न ब
आणि एकचा आणि एकचा दोन्ही वि लेकर ने ना म्हणजे
एका दिवसात नाही होत बस कोण
प्यूर राहातच
नाही म्हणते ते अजून तर सकाळी जाय म्हणते संध्याकाळी ये सकाळी जाशन तसंच मग ते दिवसभर शाळेत राहीन तर त काही वाटणार नाही थोडे्या वेळ सांध्याक आम्ही येऊन जातो संध्याका
ो हा हा बरोबर
अ रात्रीचं हे रात्रीचं झोपायचं म्हटल्यावर नाही म्हणते ते
हा हा
सोडल नाही न
नाही अजून सोडलं नाही बरोबर हे नाही.
ते. त्यामुळआणि हे लोक काय? समोर नीट वागतात माघारी आपल्याला हे हे करतात त्याच्यापेक्षा तिचं नी जमत नाही म्हातारीच आमच्या.
नाही.
अहम्म दोन मिनिटं जमत दोन मिनिटच जमत नाही असं होणत ते.
लेकराल लेकराच्या मनाने घ्या लागतील काही.
चीव सास तुला आस वाटत लई मोठी झाली माही पोरगी तिच्या पोरील नई वडण लावलं ना माही पोरील वडण पाहिजे असाय ते.
तुन त तु न तूया पोरीले किती वळून लावलं म्हणे.
तेन ते राधा ताई तेच म्हणतात म्हणे जाऊ दे पूजा उलट आपण घेऊन अग मलाच मलाच. सवय नही मीस नही आपल्यास नही वाटत की त्यांच अस हे न आपाल पण तस बनवायचं का लोक तेच नावं ठेवतील परत त्याच्यामुळे आपणच टोकतो आपणच बोलतो पण आता लहानच आहे किती बी म्हटल तर.
लहानच आहे ताई जोपर्यंत समज येत नाही लेकरांनले तोपर्यंत लहानच ले त
तेच ना तरी लेकरांला आपले पहिले लेकर दुसरे लेकर झाल्यापासून ल असं मनात ह येत त्याच्यामुळे मी तिला जास्त हने करत हम्म.
हा तेच ना,
म काय? पटलं तर पटत दिस नाही तर नाही पट तप को ना शिद्धस
पहिली गोष्ट ताई आपण बाहेर गावी जायचं म्हटल की लेकराल सोडावच नाही वाटत आपल्यालाच नाही सोडत ते आपल्यालाच नाही. सोडाव गावातल्या गावात काही नाही वाटत चला वाद अर्ध्या एक दोन ग हा दोन तासात.
ते बी आता तिचा जवळ मोबाईल हे म्हणन. हा तरी मोर राहिली माझा मोबाईल आहे तिच्याजवळ.
हा हा हा हा.
मी. तो येन माहे सासरने याणले दिल. त्यांना तो खराब झालेला होता ण तो रिपेर गेला मी तिकडं देला होता भाऊजींकडे नाशिकले भाऊजी म्हणे दिवाळीत गेलती ना तर तेने इकड म्हटलं हाय हा मोबाईल पाहिला होता ना म वापरता. तर ते म्हणे की. एक तीकडं आनुनदे म्हटलं नाही म्हटलं एक पण तो तीन हजार रुपये खर्च म्हणते म्हटलं. मग बहज नाही तर दाखव मी मी हजार हजार रुपये तातो म्हे रिपेर करून हा मग मी म्हटलं ठीके काय पोंगा देऊन थांब देते थांब देते तर मला म्हणे इकड अ पूजा म्हटलं बरं मग आम्ही परत त्यागड याच्या लग्नाला आलो होत रिटर्न महिनाभरा ला. दिवाळी च काय मग. मग त्या ववेळेस मी घेऊन गेली होती. टीन त्यांच्या जवळ दिला होता. मग त्यांना आणलं र करून दिला, आता गेलो आम्ही तेव्हापासूनच.
ऐक की कट करून लावू का डबल.
हा लावा.
दा